हो
रेंज मध्ये या काय ना बसलेलो अस हो बला नाही नाही ते आखोलीत्रेंज नसते बाहेर जाला ग
हॅलो
हो बोला
ह् येतोय गवाात
हो
काय चालू आहे
काही नाही बसलं
कॉलेजला नाही गेले का मग
म कॉलेज ला त ना ॲडमिशन प्रोसेस कमप्लीट नाही होया
हो हता न लागलीवरर म्हटलं मग ज झालं असल म्हटलंच
नाही निकाल लागला म्हणजे अजून कॅपराऊ फॉर्म वगैरे भरावं लागतील मग कॉलेज डन कराव लागते मग ज कॉलेज मध्ये आली स मि ते कॉलेज घ्यावं लागल
म्हणजे आपल्या मनावर नाही ऍडमिशन घेत येत
नाही आपल्या मनावर नाही
मग
ते हो कॉलेज ठरवत म्हणजे सरकारच ठरवते प्रकार अस शिक्षण संस्थ याला कोणते कॉलेजीला पाठवा कोणत
ह स खबर
ती आता मारक नुसार ठरलीत्या आता एखंडे कॉलेजच अ समजा आता ऐंशी ची वरष लागत आम्हाला सर्व तर ते सत्तर खाली ऐंशी खाली घेतच म कोणी किंवा काही कॉलेज काही ब्रँच असे राहत आम्हाला नव्दचे वर्ग- किंवा नव्यान मार्कावालाच पाहिजे तासज घत मे त्या अनुसर शिक्षण संस्था कॉलेज दर्फे टाकीे जा अस
म्हणजे जेवढ बारी जेवढ बारी कॉलेज तेवढी जास्त मार्क लागाात असून
हो मातलं कती टक्या पडले
नवबत पडेल मला
म तर भारी कॉलेजला अॲडमिशन होईल का म
हो भारीच कॉलेजात ऍडमिशन
आणि मग त्यासाठी कडवा निशंभरावं लागेल कडव निशांची काही गरज नाही
नाहीय नाही या मारका पण टेनेशन काय गरज आप कॉलेज फी राहचे प्रॉपर केवढ आणि रम्बा आड व घैर पाज
आणि समजा कमी मार्क असले तर मग डोनेशन भरून आपलं पाहिजे ते कॉलेजला घेता येते का ऍडमिशन मग ते मार्कवरती डोनेशन ठरवीती का मग
हो मार्कनवर डोनेशन ठरवू त्या आता एखाद्याला कमी असतील आणि त्यांना खूप ए आय वगैरेला घ्यायचे असले तर कॉलेज फी भरावा लागत ए आय वगैरे कमी मार्क असले एखाद्याला त्याला ए आय वगैरे ग्याच असेल असमाज ऍडमिशन तेला कॉलेज फ्री प्लस डोनेशन भरावं लागतं ते दोन ते अडीच लाख डोनेशन राहतं म्हणजे कॉलेजला समज कॉलेजची फी समजा आता उदाहरण नव्वद हजारे आणि पर डोनेशन अडीच लाख, म्हणजे नव्वद आणि अडीच आ समाना तीन साडेतीीन लाख रुपये हे भरावे लागतील, असं एका वर्षीच्या म्ह
म किती वर्ष शिक्षण राहते.
चार वर्ष.
मग तिनचौक बारा पंधरा लाख रुपये त
नाही नाही नाही पहिल्या स्टार्टिंगला साडेतीीन लाख रुपये लागत या. पहिल्या वर्षाला त्याच्यानंतर आपली कॉलेज फी रेग्युलर भराव लागेते. पती ओपन मधून राहाती. ओपन मधून म्हणजे ती बी एक लाख पाच स हजारच्या आसपास राहते असं.
ह
आणि माझं ओबीसी म्हणून मला नव्वद ते एक लाख पर्यंत लागेल असं.
हा का ओ बी शी असल्या मुळ
हो.
मग त्यात काही सर करी अनुदाननुसार पैसे परत देतील का
नाही मी डायरेक्ट फिच का म करतला असं. फी परत येणार नाही डायरेक्ट फीज कमी करतील त्यावस
होता कासां
हो आणि जर का आपण बी स सी ऍग्री वगैरे घेतली. तर तिड आपल्याला शेतीचा फायदा बी एस सी ऍग्री वगैरे घेतली. तिड आपल्याला शेती राहते ना घरची
हम्म.
समजा माझी पण शेती घई तर माझ्या वडिलांचे किंवा माझ्या आजोबाच्या नावाने शेती असली तर त्याचे फायदा भेटतो त्या बारा टक्के मार्क वाढून भेटत आपल्याला म्हणजे आता मला हे नव्वद नव्वद प्लस बारा म्हणजे अशी ग अजून फी कमी लागून जाते मला असं.
हा मग पण मग बी एस शी ऍग्री ला ऍडमिशन घ्यावं लागल ना त्याला
हो पण इंजिनिअरिंग म्हटलं तर नाही नाही, बी एस सी ऍग्रीलाच
हा. अंबे मग त्याला आहे का स्कोप काही पण मग नुसता घ्यायच. म्हणून घ्यायचं, न मग हिंडायचं का मग
स्कोपला नाही काही कंपनीत ज्याच्या इथ जमीन आहे, त्याला फायदा आहे त्याचा आणि ज्याचं का नाही त्याला अशीच टाम टूंग कंपनी वगैरे घ्यावा लागते. किंवा बीएसी ऍग्री मध्ये आपलं हे एक ऑप्शन राहत, सोल्युशन वग वगैरे त्यात होतो फायदा कदाचित आणि नाही ते आता ज आपलं केमिकल वगैरे बनवून औषधं तयार होते त्यामुळे फायदा होत. हा
पण मग तेही कंपनीतच जावं लागल ना.
हो कंपनी जावं लागत पण ती कंपनी कशी राहते. आपल्या औषध न ते वगैरे तयार करतात. म्हणजे त्याच सोल्युशन बाजूला वेगळं राहत, आणि औषध विकणारी कंपन्या बाजूला राहत्या अस
हम्म. मग तोन सोल्युशन वाल्या कंपनीच उचलतील असं आहे का.
हो. आता हे कीटक नाशक वगैर बनत्या बघा. ते म्हणजे असे दोन एकच नावाचे दोन कंपन्या राहत्या.
हाव
तीकन प्रोडक्ट बनात्या त्या कंपनीतून, इकड डीलर क येत्या म्हणजे दुसऱ्या कंपनी क येत्या, आन मग तिडून सप्लाय दुसऱ्या दुकानांमध्ये सप्लाय व्हत्या.
मग ते सोल्युशन बनवणार, कंपनीच्या नावान राहत का इकडं हे लेबल बिबल? पॅकिंग चेंज करून
नाही नाही, सोल्युशन बनवणारे म्हणजे दोन्ही कंपनी एकच राहती. फक्त सोल्युशन वेगळ्या ठिकाण बनवित्या आणि हे पॅकिंग वगैरे वेगळ्या ठि ठिकाणी होत्या आसं. म्हणजे आता उदाहरण, आपल्या बागेतही ग्रेप्स वगैरे राहते बघा. ग्रेप्स कशे पिकात्या झाडावर आन पॅकिंग करता कॅरेटामधी, तो माल एकच राहतो कंपनी एकच राहती फक्त आसं. आणि डिलर दुसरीक होता मा, आसा औषध फवारणी क
पण मग, कॅरेट आपण व्यापाराच्या कॅरेट मधी पॅक करतो ना.
हो.
म.
मी तस उदाहरण दिलं तुम्हाला पन उदाहरण दिलं की ती आता, दोन्ही कंपनी एकच मालकाची ए अस समजा उदाहरण
हम्म.
आता समजा, आपलं कीटकनाशक औषध ए कीटकनाशक याना नाव द्यायला, औषधं कीटकनाश तर केमिकल वाल्या न काय ते, केमिकल वगैरे तयार केलंय
फक्त कंटेन तयार केला.
हा तयार केला आणि ते केमिकल वगैरा आहे ना सोल्युशन वगैरे त्यात चिडवून ट्रान्सफर होऊन दसत कंपनी का ये ती कंपनी म्हणजे त्याच प कंपनी असते. दुसऱ्या कंपनी क गेले मती दुसरी कंपनी पॅकिंग लेबरकडून पॅकिंग वगैरे करिते.
हम्म!
मग तेतूनन पुढं त्या औषधाच्या दुकाना वगैरे मध्ये सप्लाय करत असं
हम्म माई कंपनीचं लेबल बेबल लावून कंटेनचं हे टाकून, टक्केवारी टाकून मंगते हा दुकाना ते कर दव मग एम आर पीरिड मध्ये इतकी तफावत? का बरलादी?
काय काय?
म औषधाच्या एम-आर-पी रेट मध्ये खूप मोठी तफावत राहते त्याला काही सोल्युशन आहे की नाही? परर्या हाय गल.
नाही आता जे ज्याचे त्याच्या ज्याचे त्याच्या इच्छेवर आता आता एखादी कंपनीन आता हे सॉल्युशन बनवलीय.
तर सोल्युशन वाल्यान काय करायल राहतं? त्याच्या रेटमध्ये विकले राहते त्याला खर्च येतो त्याच्यावरून थोडं काही पेमेंट वाढून दहा पंधरा टक्के वाढून पुढल्या कंपनीला विकती या. आणि पुढली कंपनी काय पॅकिंग वगैरे करती ना तर त्यांची पॅकिंग वगैरेचा खर्च काढून त्यांचा नफा काढून ते विकते याला म्हणा असं औषधाचं दुकान वगैरे.
हम हम.
आणि तिकडून पुढं त्या औषधाचे दुकान वगैरे आपला नफा काढून मग गिरायकाला विकत्या. म्हणजे असं पद्धती ना एम आर पी आपल्या औषध एवढी रा
नाही ना पण मग आता उदाहरणार्थ आहे पार्लेच बिस्किटचा पुढा केवढ्याला आहे दहा रुपयाला बरोबर म पारलेच बिस्कीटचा पुढा रुपयाला आहे बरोबर त्याच्यावर जर एम आर पी रेट पंधरा रुपये द्यायला असला दुकानदार सांगितलं त्या नाही मग आठ रुपये घ्या आणि बारा रुपये घ्या काय अडचण नाही एम आर पि रेट एवढीच पण मी याच भावात देतो याच्यामुळ शेतकऱ्याचं नुसतं नव्हताना
हो नुकसान होत
हा
पण त्या कस त्या एकाट माल घे राहतो होलसेल मध्ये त्याला म स्वस्त पडतो मग ते ना ते एमआरपी पेक्षा कमी विकली तर त्यांला फायदा होऊन जात त्या आणि ती एम आर पी म्हणजे आशिके मध्ये राहते ना आपण आता समजा पार्लेजीच बिस्केटच पुडा पंधरा आहे तर त्या ला मजा आता पार्लेजीच्या बिस्किटच्या पोटवर एम आर पी पंधरा दिली.
हम्म
तर त्याला पंधराचे पुढ विकताच येणार नाही पंधराची खालिच विकावं लागल
पंधराच्या खाली मानले पण मग जर समजा विक्री दहा रुपयाची ठरलेली का पण हिची हम्म दहा नाही पण दर दुकानदारांना परात असला हो तरी तो जर पंधरापर्यंती विकायची त्याला जर ऑथॉरिटी दिली तर त्याला येत का ना प मग ते शेतक्याचं किती मोठा तलाश
हो ते होश व्हत पण आपल्या आपण केस वगैरे टाकू शकतो. जर
पण मग त्या एम आर पी रेट वरती त्यांन सांगितलं आम्ही ही जी केस टाकली बी समजा की हे पंधरवानी ईकताय ते म्हणतेल आम्ही एम आर पी दे म्हणजे तेवढ्या पर्यंत जातचे आम्हाला पंधरा निघतो मग केसचा फायदा काय होईल?
केसचा फायदा म्हणजे ज एखांद ख खूपच फ्रॉड करीत असला त समजा एखाद्या औषध वाल
आता आपण संग तुमच्या उगाव मदी वगैरे दोन हे आपलं दोन औषधवादी. एक्स वाय झेड नाव असतील ते औषधवालीचे तर पहिलेच औषध किंमत आता समजा तो पाचशे रुपये देऊ राहिला आणि तोच त्याच औषध इकडं दुसरीक सहाशे रुपेये देऊ राहिला
मी परत कॉल करतो, परत कॉल करतो.
ठिक